आ
काय नाही बघा हे बसले, हो हो झाला की.
हम्म भाजी काय केला आज?
भाजी केलीय बघा डाळ कांदा.
डाळकांदा दुसरं काही नव्हतं?
त्या भाज्यातन झाल्यात वरचे वर म्हंटलं जरा काहीतरी डाळ करूया.
हा हा हा ह घट्ट केलाय काय मग पात आमटी?
आपलं भाजी.
हा हा हा हा
हम्म
जेवला मग का नाही अजून? आमच स्वयंपाक हो झालंय बघा, हा आज आमच्यात बाजार होता त्याच्यामुळं जर काय तर काय तर आणलेलं खायला खाल्ल्यात मुलं
हा हा म्हणजे गुरुवारच असते का?
पुरी जरा क, हा गुरुवारी सकाळी असते बाजार
हा हा
मग ते पाणीपुरी पाहिजे होतं मुलगीला मग पुरी घेऊन येऊन ते पाणीपुरी केल तर थोडं खाल्लय आता थोड काहीतरी खा खायचं. बास होतंय म तेवढं.
हा हा, हह आहे आता, म्हणजे कालपासून जास्तच होता
हा हा हा
हा आज थोडासा कमी आलाय.
कमी झालाय का? काल खूप पडलाय पाऊस खरं, काल परवा जरा रात्रीच जास्त पडलाय. बीप बीप
हा, अल
बाकी काय निवांत? हा, नाहीय पाऊस आज काय जास्त. तस, हा आ, तुमचं बाजार कधी असतंय?
आमचं कसं शुक्कुरवारी, मंगळवारी.
हा हा हा हा, दोन दिवस असतंय जवळंय बाजार म? बाजार जवळंय काय? हा. हा हा हा, म दोन्ही? मंगळवारचं पण शुक्रवार दोन्ही बाजार करता?
अ दोन्ही म्हणजे?
म्हणजे गुरवार हे मंगळवारचं पण बाजारला जाता आणि शुक्रवारचं पण जाता?
पाहिजे काहीतरी पाहिजे असेल तर तेवढंच, नाही तर म नाही.
नाहीतर नाही नाही होय
हा आणि काय म्हणता मुलं तेन?
नाही.
नाही.
नाही म्हणजे मी आता जस्टच मॅरिड आहे त्यामुळं
हा, हा, हा, हा जॉब करता मग?
नाही आता घरीच हाय कारण का फक्त पाच महिने झालेत ना माझ्या लग्नाला.
होय काय
हा म आता थोडं आहे घरीच. अनेक थोड्या दिवसानंतरन मग बघायचं
हा चालतय की, आणि काय म्हणता? स्वीटमध्ये तुम्ही काय कुठलं तरी एक मेनू सांगा की, स्वीट काय करता तुम्ही घरी?
स्वीट म्हणजे असं कसं म्हणजे, अ स्वीट जास्त मला आवडत नाही. त्याच्यामुळं मी अस स्वीट जास्त काय, आता परवाच मी खोबऱ्याच्या वड्या केलेल्या हा, म जास्त मला तिखटच अ लागते.
तिकटच लागतय, तिखट काय करता म तुम्ही?
तिखट मध्ये कसं पनीरची भाजी म्हणा, पाव भाजी म्हणा
हा, हा, हा पनीर म घरी करता तुम्ही पनीर?
पनीर होय, पनीर घरी करते की मी.
हा कसं करता मग पनीर तुम्ही घरी?
पनीर म्हणजे आता कसं आपलं कांदा टामॅटो
हां
आलं, लसून असं मोठं मोठं घ्यायचं चिरून
हां हां
आणि काय करायचं, तेलामध्ये कनी परतून घ्यायचं. हा, त्याच्यामध्ये एक थोडे काजू घालायचे.
हा हा.
हा मग काजू तेन वगैरे घातल्यानंतर, हा ते पण भाजूनच घ्यायचं काजू तेण.
हां हां.
ते सगळं मिक्सर ला बारीक करायचं.
हां हा.
आणि तेलामध्ये जिर मोरी काही घातलं नसलं तरी चालतय, ती पेस्ट जशी केल्या बी मिक्सरला बारीक केलेली ती तेलात जरी घातली हा थोडं ते ल येऊन, थोडं तेल सुटूपर्यंत जर परतल आपण
हा हा.
हा आणि मग पनीर घा, एक एक जण पनीर कसं भाजून पण घेत्यात.
ब तू होत. तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून घेऊन मग घालतात तेनी, हा.
तसच घालत्यात, असं का मी तसंच घालते बाजून वगैरे नाही.
नाही काय हा हा, ते जर तुपात तेन भाजताना ते असं चुरा झाल्यासारखं होतय.
हम्म मऊ पडतय ते कसं नॉनस्टिकचा तवा असेल तर चालतय.
हा हा हा हा.
पण असं आपल्या रेग्युलर तव्यामध्ये केलं क कणी, तर ते मग निम्मं त्यालाच चिकटलं जातय.
चिकटलं जातय, होय होय.
ते प्युरी ज जस जशी भाजल तस त्याला तेल सुटतय, तेल सुटल्यानं तर न मग त्यामध्ये थोडस चटणी शक्यतो नाही वापरायची, आपण बु- बुक्काच वापरतो जास्त मी. थोडासा बुक्का, हा गरम मसाला. का गरम मसाला थोडीशी हळद घालून आपला जो पनीरचा मसाला असतोय तो दुधात थोडा हे करायचा, दुधात फोडायचा आणि दूध ते हा घालायचं त्यात, पनीर घालून एक पाच मिनिटं ठेवून हां.
हम्म हम् हम.
बटर थोडस घातलं त्याच्यावर किंवा तूप थोडं सोडलं कुन्हा कस्तुरी मेथी थोडीशी घात घालून ठेवली.
होय कस्तुरी मेथीने पण टेस्ट येतय तेच्यानी. होय मग तेच्या रोटी करता काय चपाती?
नाही चपातीच असते शक्यतो.
हा हा.
हा रोटी किंवा मग मैद्याची पुरी वगैरे करतो असं.
अ म्हणजे तळलेली.
हा तळलेली.
तळलेली पुरी हा हा हा, ते.
गोड मध्ये काय मी परवा, बड्या केल्या खोबऱ्याच्या.
हा हा हा, मग साखर घालून केलता काय गुळ घालून. हा गुळ घालून पण छान होतय बघा वड्या.
कधी केलं नाही थोडा साखर घालूनच केलंय मी पण.
हा हा हा गुसा म्हणजे कस साखर खाऊणे म्हणतात म्हणून मग कस गुळ घालून पण चालत म्हणजे त्याच्यामध्ये दूध पण काय घालायला लागत नाय. फक्त खोबरे अस मिक्सरला फिरून घ्यायचं आणि ते खोबरं आणि गुळ घालून शिजवून घ्यायचं.
हम्म.
मग ते घट्ट झाले की एकदम असं गोळासारखं होतंय मग ते गोळासारखं झालं की तूप लावून म ते लाटायचं त्याच्यावरन. ते पण छान लागतय असं पूर्ण चॉकलेटी कलर सारख अस हे
येते हा ते गुळामुळ कस त्याला कलर आणि साखर घातली की कस पांढरी होतीया बर्फी पांढरी राहतिया हा. मी साखर पहिला ना हा
हा नाय तर स कसं जरासं गव्हाचं पीठ आणि खोब -खोबरं असतंय ते मिक्सरला पूर्ण बारीक करायचं.
हा.
आणि गव्हाचं पीठ जरा किंवा मैदा जरा घालून दूध घालून, साखर घालून ते पण छान होतय बरपी. ते पस हां ते असं पूर्णपण स्वीटमध्ये असं कंपनीमध्ये ते देतात की असं.
हा हा.
त्या टाईप मध्ये लागतय ते बर
मी मी कसं गवाहाच्या पिठाचा केक केलेला. म्हणजे आपला कप केक असतात ना कप केक ते केलेले ते पण छान होतात केक.
गव्हाच्या पिटाचे छान होत्यात?
होय गव्हाच्या पिठाचे.
म तेज रेसिपी सांगा किं मला पण जरा.
ते कसं आपलं गव्हाचं पीठ आपण घ्यायचं. गव्हाच्या प्रमाण म्हणजे कसं आता पण आता दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं.
हा.
जसं आपल्याला लागल तसच असतंय सोडं ते.
हा हा हां.
म गव्हाचं पिढ घेतलं की म त्यामध्ये अ पण दूध घालायचं.
हा दूध किती म घालायचं?
दूध कसं माहिताय का असं जास्त घट्ट पण नाय जास्त पातळ पण अस मिडियम आपण डो कळ्याला कस बॅटल बनवतोय
हा हा हा.
तसं बॅटल बनवायचं. तसं बनवल्यानंतर मग काय अ- आपण चॉकलेटचे असे बॉल वगैरे मिळत्यात की. कस त्याच्यान दुधान अस जरास लईच गोड एकेकांना आवडत नाई की. वगरे म्हटल की म दुधान कस थोड गोडवा येतोय ते भास होतोय. म्हणजे मी तर तसं केलेलं विदाउट साखरेच मग हा. मग ते असं मीडियम मध्ये केलं की मीडियम मध्ये बॅटर जर बनवलं त्यामध्ये इनोचं पॅकेट घालायचं.
हा हा हा.
थोडस इनोवर पाणी घालायलाच लागतय तर ते ते होतंय हा, मग इनोच अ पॅकेट वर जरा पाणी घालायचं पॅकेट फोडून पूर्ण घालायचं.
हा
पुन्हा तु एकाच साईडला फिरवायच दुसऱ्या साईडला फिरवायच नाही, हा आपली एक क साईड असं त्या साईडला फिरवायचं आणि कसं आपण मोदक किंवा व ह्यो ढोकळा जसं जसं उकडतोय तसं तो केक एक पण उकडायचं असं करायचं. एक आपण मोठ्या ताटात पण करू शकतो किंवा असं छोट्या आपल्या मसाल्यांच्या वाट्या असतात
हा हा मग कप कप केकच्या ऐवजी आपण पूर्ण ताटामध्ये घात
केलं तरी तसं चालते तसं पण चालते त्यामध्ये कसं चॉकलेट वगैरे थोडं घाल घालायच वगैरे खाण्यासाठी बरं होते ते.
बरं होतंय ते मग त्याच्यामध्ये तुम्ही साखर अजिबातच घालत नाही?
नाही मी अजिबातच साखर घातले नव्हती.
मग जर साखर जर घालायचं असली तर मग किती घालायचं त्याला साखर
तर मग आपल्याला जास्त गोड खाल्ली तर मग वाटी भर चालते किंवा अर्धी वाटी जरी घातली तर चालते कारण दुध पण असते आणि आपण चॉकलेट वगैरे पण घातलेलं असते.
हा हा हा हा, हम्म चालतंय.
दहा-पंधरा मिनिटं ते ज उकडायचं पिठचं
हा हा हा.
थोडं थंड झालं की आणि बटर पेपर पण वापरतात बटर पेपर खाली लावून त्यात ते बॅटर घालाय च म्हणजे लगेच निघते.
हा होय होय तेच की मग त्याला त्यांना ते क्रीम ते काय असं काही लावत नाही?
नाही नसली तरी चालत्या.
चालत्या हा हा हां क्रीम का एवढं हे वाटत नाही पण मुलांना कसं जरा क्रीम असले की लईच छान वाटत.
नाही तर मग ते चॉकलेटचे बॉ जे घालायचय क नाही ते एकदम तर डार्क चॉकलेट मिळते.
हा हा.
ते क नाही आपण मेल्ट करायचं आणि जसा तो केक झाला आपण काढलो तर त्यावरती ते मेल्ट केलेलं घालायचं एक दहा मिनटं फ्रीजला ठेवला की सेट होतं. हा त्यानंतर आपण खाल्लं तरी चालते.
चालते की, नाही आता उद्या करूनच बघते हे रेसि काहीतरी नवीन होतंय नी आणि छान लागल तर उलट सारखं बाहेरून आणून खाण्यापेक्षा मग हे खाल्लेलं बरं नाही, होय होय छान आहे साधी पण आहे रेसिपी.
साधी हा जास्त काय करायला लागत नाही‌.
म्हणजे त्यात सोडा बिडा काहीच घालायचं नाही येनो पाकीट एक घातलं की झालं. हा हा हा चालतंय की मग ट्राय करून बघायला काय हरकत आहे. हम्म असं.
काय.
होय घरी असते, घरी असते ऑनलाईन काय असं कपडे किंवा ज्वेलरी असं तेन ऑनलाईनच करते मी घरी बसूनच.
करते म्हण, म्हणजे असं बनवताय काय असं ऑड हम्म हम्म.
म्हणजे असं ऑर्डर घेते, मग ते म्हणजे मी कसं माझ्याकडे जे अं शॉपमधून आलेले असतात, ते मी स्टेटसला ठेवते फोटो. मग स टसला ठेवलेलं, मग ते कुणाला जरी आवडलं असल? रेट रेट पण सांगते मग मग कुणाला आवडलं की, त्यांनी ऑर्डर द्या म्हणतात. मग मी ऑर्डर घालते.
हा हा हा, म्हणजे शॉपच म्हणजे असं तुमचं आहे का? असं आणि कोणाच
नाही, बाहेरचच असं. होलसेलवाल्यांचं ते न असं असतय ना, तसं घेते मी. मग कसं मग घरी बसून ते पण, हे पण, आपलं जवळपास गारमेंट आहेत. मग तिथं काय तरी शिवायला आलं कि, मग ते पण शिवायला घेते. आता सध्या पिशव्या शिवाय लागले मी. हा. ते मोदीच काहीतरी आता साड्या येणार आहेत की, रे एका रेशन कार्ड ला एक साडी म्हणून येणार आहे.
हा हा.
ते साडी घालून देणार आहेत, त्या पिशवीमध्ये म्हण. ते पिशवी आता आल्यात शिवायला.
होय का? म्हणजे साडी येणार आहे घ्या. पिशव्या आल्यात म्हणजे साडी येणार आहे.
ते म्हणजे फेक पण अस नाही, पिशवीवर असं प्रिंटच आहे ते. एका रेशन कार्डला, एक साडी म्हणून. म्हणजे येणार, नक्की येणार.
जरी तुमच्यापर्यंत बातमी आली, तर तुम्ही सांगू शकताय, आमच्याकडे पिश
व्या आलेत शिवायला. होय होय होय. ते काहीतरी मोदीच. हा, होय. उगाच अस कोण पिशव वापरणार नाहीत, मोदीच पिशव्या. त्याच्यामुळं आल्यात, ते त शिवाय लागले सध्या मी.
हा. म्हणजे मला पण आमच्या घरी सांगायला बरं. सासूबाईंना की, साडी मिळणार आहे तुम्हाला.
होय होय, मिळणार. आता एक, दोन, तीन महिन्यात मिळ येतील. काहीतरी म्हणजे आता दोन, तीन महिनेच काम आहे म्हणून सांगितलय. हा, मग ते